आवाज येतोय
हा येतोय तुम्हाला येतोय?
हो हो येतो येतो आवाज काय करताय?
काय क
काय कर काय करताय म्हटलंय चहा वगैरे झाला काय?
झाला झाला तुमच झाला?
चहा हो हो आवरला चहा तेन घेतला.
हा हा. काही नाही बघा चालेल आज काही नाही आज सध्या सगळं काम त्यां नावरून आमच्या. ते बाजूला बारस होत ते बारशाला गेलेल.
हो
हम्म ते लहान मुलाचं बाळ बाळाच बारस होत. शेजारीच राहतात त्यांनी हॉलमध्ये बाारच ठेवलेला.
हो मग सगळीच घेता का फॅमिली सगळीच घेता का?
नाही फॅमिली साग गेलो नाही.
हा
मी आणि माझी दोण मुलं. गेलेलो आणि जाऊ जाऊबाईंचं एक बाळ होतं छोट
होय. मग एवढी सगळी मुलं मग तुमची पण लहान मुलं आहेत ना
हो नाही लहान आहे एक मुलगी पहिलीला आहे आणि एक मुलगी अंगणवाडीला जाते.
आणि जाऊबाईनचा?
जाऊबाईंचा एक मुलगा चौथीला आहे एक मुलगा माझ्याच- मुली बरो अंगणवाडीत जातो दोघं लहान आहेत आमची फुल फॅमिली आहे.
हा हा जॉईंट फॅमिली सगळेच होय अरे वा छान. जॉईंट फॅमिलीत राहतायचा म- मग सग तुम्ही लहान मुलांना घेऊन गेला मग तुम्हाला ती सभाळत आली काय हो.
नाही आमच्या शेजारची पण होते ना.
हा
त्यांच्या सग ते आम्ही गेलेलो मग त्यांच्याबरोबरच.
हम हम हम
मुलं पण होती.
हो
म्हणजे आम्ही कटला कार्यक्रम असू दे काही असजूद्या शेजारचे एकदमच जातं.
सगळे मिळून एकदम जात आहे.
हो
हो आम्ही पण तसच असत काहीतरी कार्यक्रम असलो ना सगळ्यांना. बोलवून मिळून मिसळूनच आणि ते छान वाटत. त सगित त्यां-
हो कारण की ते कसं ग्रुप असला की एक बरं वाटत. कुठल्या गोष्टी त्या त्या त्यामध्ये आपण एकत्र येऊन.
होय तेवढंच एक वेगळं हे वाटतंय सोडा म्हणजे असं- आणि आणि कस होतंय? अ बाहेरच्या कार्यक्रमात म गेलं ना की म्हणजे दुसरी सगळी आपल्या. ओळखीच नसतात तेवढी कर-
हो ते तर आहेच
सगळी पाहुणं ते नाशी असतात प आपलं असं आपल्या आपल्या असल्याना सगळ्या सोबतीच्या कि म आपला पण तेवढं हे होतंय तिथच वेळ जात
हो तेच
अ काय मग आज काय संडेस मग क शण काय
स्पेशल काही नाही बघा आज आम ज्या सासूबाई आणि सासरी गावाला गेलेत
हा
आणि बघू आता जमलंच तर येतो म्हणाले तर आल्यानंतर मग काहीतरी बघायचं जेवणाचं काय काय
हो आमचं स्पेशल म्हणलं तर- आत्ता काय नाहीये कारण दोन दिवसापूर्वीच झालेलं सगळं असं म्हणजे असं मुलांची वगैरे इच्छा झाली होती म्हणून बनवलेलं होतं तस मुलांना तुम् न व्ज नन वहेज बोल पण ना तुचं होय मग आम्ही आम्ही पण व्हेज नॉन व्हेज दोन्ही अस असतय मग नॉनव्हेज होत परवा स्पेशल होत सगळं म्हणजे चिकन सिक्स्टी फाय वगैरे फ्राय चिकन अस तसं आपलं स्पेशल बनवलेलं पोरांना जे जे आवतं ते
हा हा हा
हा मग त्यामुं सात संडेला काही नाही बनवलं ग आज चालू आहे असं घरात प्लॅनिंग चालू आहे असं कि आज जमलं तर संध्याकाळ मूवी ला जायचं म्हणजे पिक्चरला जायचं संध्याकाळी अस चालू आहे सगळ्यांचं प्लॅनिंग हा
छान कोणता फीचर
पिकच्चर आता नवीन मध्ये काय तर धमाल फोर वगैरे आलाय ना तो न्यू मध्ये हा हा मग ते त्या पिक्चरला जायचं असं चालू आहे घरात मग शिकत बोलणं चालू होतं मुलांचं हचं अजून मला काय फिक्स सांगाय नाही
हा हा हा ह्याच्या आधीचे धमाल वन टू थ्री असे पार्ट् बघितले तुम्ही
होय होय बघितले की ते पिक्चर पण बघितले छान म्हणजे असं हे कॉमेडी आहेत पिक्चर सगळे कॉमेडी आहे त म काय होस येतो थोड्या दिवसांना टी व्ही वरती पण जाऊन बघण्यात वेगळी मजा असतेय
टीव्ही मूवी् वर कधी आपण बघू शकतो पण एक बाहेर गेल्यानंतर बाहेरचं वातावरण त इडच जरा फिरणं विरणं पण होत त्या
हा मग त्याच्यात नाही नाही आम्ही म्हणजे ना मिस्टर मी आणि माझी दोन मुलं असं आम्ही चौघेस इथ असतो म्हणजे मिस्क कामासाठी बाहेर आहे तिकडं आणि हा गावी असतात सासू अससरे दोघं तिथं कधी तर अधून मधून आम्ही जाऊन भेटून येतोय ते ना हा भेटून यायचं मधून अधून काहीत सणाला वगैरे ते जायचं असं
हा हा हा बरं झालं छान वाटत
हो एवढं त्यांना मधून ना त्यांना पण बरं वाटत भेटून आलं की त्याच नाही हा तेच त्यांना पण जरा असं मनाला अस आनंद वाटत ना की बाबा हा पोरं वगैरे आपली भेटून गेलीत हा बघायला विसतय होय
येतात कधी तुमच्याजवळ
हा असता येतात र मी शेतातली कामानचलीत वगैरे कि येऊन इथं थोडे दिवस एक आठ दहा दिवस असं थांबून पण जातात आम्ही पण जातोय गणपती आपल्या दिवाळीच्या वगैरे दसऱ्याच्या सणाला मध्ये म्हणजे सणास म प्रत्येक जाते
हा हा हां
हो बायत असतो तिकडं
हम ह
अस मधूनजून फेरी असते ना त्याच्यातून आणखी कोणाचा तरी असा कार्यक्रम जर काय निघला वगैरेत चायाला जावं लागतंय हो
हम हम हम
हा काहीत्र कार्यक्रम किंवा असला जरुरीच काय तस कसं आहे ते गाव छोटं आहे म्हणजे छोटं म्हणजे मध्यम असं गाव आहे
आणि तिथं त कशी सगळी म्हणजे लोक सगळी जी मुलं ह्यांच्या मिस्टरांच्या वयाची जी मुलं आहेत ज सगळे किंवा साफ साफ राहण्याचे मा मग ते सगळे कार्यक्रम मला चुकवत नाही ते आपच्यात पण असल्या एकामेकाच्या सगळ्या भेटला असत हा आणि मग ते कसं होतय मग अशी सगळी मुलं ते कशी कामासाठी बाहेरच गेलेली आहेत. ना आता सगळी पुन्हा मुंबईला हा ते असे हा मग असा कोनाच पण असा कार्यक्रम असल ना मग ही सगळी मिळून मग बोलून असे की नाही हा आपण ह्या कार्यक्रमात भेटायचं ते कार्यक्रम हे एक निमित झालं की खरं ते
प्लॅनिंग करून भेटले जर हा म्हणजे त्या निमित्ताने तुम्हाला पण त्या जे वाईफ्स आहेत त्या लोकांना भेटता येत सगळं
सोबत मग आपलं हे वाढतं मग ते सगळे असतात भेततात वगैरे ते त्याई ना मग आहे व हो
ते बरं पडतं कारण की वेगवेगळ्या भागातली लोकं असतात त्यांच्याकडच्या गोष्टी ती कधी आपल्याला जर त्या त्या भागात जायला जर कधी घडलं तर आपण त्यांच्यात तू जाऊ शकतो, फिरू शकतो‌.
हो होय तस झाल.
हम्म.
आणि ते एक छान असते बघायचं म्हणजे तसं आपण कधीतरी असं सगळ्यांना भेटणं आणि त्यांच्या असं एक मिळून मिसळून
मिळून, मिसळून राहणं ते ह हो हो ते तर आहेच.
असा कंटाळा पूर्ण निघून गेल्यासारखं वाटते काय तर वेगळे चेंजेस होत्यात.
ते तर आहे रोजचं ते रोजचं काय घरातली सगळी ड्युटी असतेच आप आपला आपल्या बायकांना कुठे बाहेर जाण संधीच मिळत नसते.
नाही होय अ नाही त्या कारणानच तर असं बाहेर जतोय आपण. आणि तसही जायचं झालं तरी बायकांच काय सुटलेलं नाही सगळं आवरून कर मगच बाहेर
हो ते तर आहेच आमचं सुद्धा असंच असतं. कारन की आमची म्हणजे जॉईंट फॅमिली आहे कधी आम्ही दोघी जावाजवा कधी गेलो की आम्हाला सगळ्या गोष्टी घरात. आवरून सगळ्या पोरांच तयारी करून घरात कस झालं आता आमच्या आजे सासू पण आहेत त्यांच्या गोष्टी सगळ्या आवरून वगैरे
जरा जॉईंट फॅमिलीमध्ये स कसं म्हणतात जॉईंट फॅमिलीमध्ये म्हणजे थोडं कसं होतं माहित आहे. सगळ्यांचं लावायचं व्यवस्थित जिथलं तिथं म्हणजे जर असं
त्याला थोडा टाइम असतो आता जरी आम्हाला समजा आता एक वाजता जर निघायचं असेल तर आम्हाला सकाळी सात वाजल्यापासून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तेव्हा कुठेतरी हो आणि बायकाच कस असत जरी आप आपण फिरायला गेलो तर अर्ध लक्ष आपल्या घराचच असतं कारण की हे राहिलंय.
ते राहिलेय का हा नाही नाही होय तसच होत मग.
मग सगळीच जर एकदमच निघायचं असेल. तर मग काय विषय नसतो घरातल्या बाबतीत की हा बाबा काय राहिलं असेल तर राहुदे.
हा म्हणजे सगळीच असतात आपली हा सगळी असतात. दोन्ही कंड जरी बघितलं ना जॉईंट फॅमिली पण बघितलं अस सिंगल जरी बनलं दोन्ही मध्ये पण आवरल्याशिवाय काय नाही.
कधी स्त्रियांचा ह्या गोष्टी चुकतच नाही.
तर होय. जॉईंट फॅमिलीमध्ये
आणि हा एक अनुभव वेगळाच असतो प्रत्येक ट्रीपचा अनुभव वेगळा असतो.
वेगळा असतोय होय होय ह कुठं काय तुम्ही असं काय फिरायला वगैरे काय गेलाता काय मग आता सुट्टीमध्ये वगैरे?
सुट्टीमध्ये मी हो मी बाहेर गेलेली कारण की माझे पप्पा माझे जे वडील आहे ते बाहेरगावी असतात.
बरं..
त्या कारणाने एक ते येतात वर्षातून एकदा मग त्यांना भेटणं मग मी तिकडे कस म माझ मुंबई माहेर असल्या कारणाने मग मला येण जाणं जास्त होत नाही मी कोल्हापूरची आहे. तर अ त्याच्यामुळे मला येणं जाणं जास्त होत नाही वर्षातून एकदा जायचं. तिथे एक एक महिनाभर एन्जॉयमेंट करायचं.
तेवढं होय आपल्या मा आणि तेवढं माहेरला वगैरे त्यांनी गेलं पण पाहिजे सोडा खरं.
मुलांना सुद्धा फिरायला होतं सगळ्या गोष्टी होतात.
मग तिथं मग ना सिटी बी ती मोठी लागली त्या मग तुम्हाला बघण्यासारखं ति खूप सऱ्या गोष्टी आहेत थोडा घरा भरपूर आहेत तर
मुंबईतच. माझं बोन वगैरे जन्म बी झाला सगळा मुंबईतला असाय त्याच्यामुळे झालेल्या असल्या कारणानुसार म्हणजे मला हे होत नाही. पण माझ्या सगळ्या कॉलेजच्या मैतिणी शाळेच्या मैतिणी सगळ्या भेट
सगळ्या भेटत असतील ना तुम्हाला तिथं सुगळ्या सुट्टीला येत असतील.
तीला येतात अर्धी कशी ती लोक गावी जातात मग ते आम्हाला एक महिना आधी
ते दिवसच सुंदर असतात ना लहानपणीचा दिवसच सुंदर असतात. ते त्या सगळ्या आठवणी काढून त्याच्यात बसणं म्हणजे लई छान वाटतं ते.
हम्म तेच तर ते तेव्हाच मी फिरायला गेली आता मी दोन महिने मी तिकडेच होती त्याच्यानंतर मी आले.
हा हा हा.
मग व म्हणजे वडील नंतर बाहेरगावी गेल्यानंतर मग आम्ही कसं
हा.
त्यांना सोडलो एअरपोर्टला एक एक दिवस मी माझ्या मम्मी मी बरोबर राहिली आणि त्याच्यानंतर मग आली कोल्हापूरला परत.
होय तरी पण बरेच दिवस दोन महिने मग म्हणजे बरेच दिवस तुम्ही असं केला का
त जाणं त्याच्यासाठी मोठी ट्रीप अस
मोठी ट्रिप असत्यात नाही चालायचं आई वडील हा आईवडिलां शी
त्या त्या दिवसा वर्षभर वाढ बघावी लागते मला की हा काय की कुठला सण किंवा काही स सगळ माझ्या सासरीच असत माहेरचा सण मला जास्त मिळत नाही. मग त्या कारणाने मी राहते म्हणजे माझ्या सासरकडनं पण कुठल्या गोष्टीच बंधन नसतं की तू का जाते का
काय नाही हा.
कारण की मी जात वर्षभर मी जातच नाही कुठल्या सनावराला म्हणून मला काही बोलत नाही कोणी.
तरी बरं तेनी म्हणजे तुम्हाला कुठल्या या गोष्टीला हे करत नाही.
हा त्या बाबतीत सपोर्ट करतात कारण की म्हणजे आता कसं झालंय कुठल्या मुलीला कसं हा दिवाळी आली भाऊवाला सण आलं किंवा काय आलं हा जा आठ दिवस जा इथल्या इथ्या सगळ्या गोष्टी म्हणजे लांबच असू दे जवळच असू दे पण माझं खूप लांब असल्या कारणाने मला जायलाच एक दिवस तिथे राहणार केवढं आठ दिवस उठले असे की
सगळ्या ह्याच्यामध्ये तुमची फॅमिली सपोर्टिव्ह आहे ते म अ ग छान आहे. आपली फॅमिली सपोर्टिव्ह पाहिजे तरच या गोष्टी शक्य येत.
हो ते तर आहेच.
आहे तर म्हणजे कस आपण पुढे होऊन म्हणजे तुम्ही जाता ना मग सगळी म्हणजे मिस्टर वगैरे सगळे जाता का तुम्ही
नाही नाही मी एकटीच जाते मी एकटीच जाते मग ते माझ्या जाऊबाई कशा जाऊबाईच माहीर इथे असल्याने त्या पण नंतर मग. जातात त्यांना पण एक चेंजेस असतात ते तिथे जातात.